बोला तिसरं आलंय
अर साडे दहा वाजलं गेल तिसऱ्याला पण काल कितीला चालू केेलत आपण
नाही तरी कालच्यापेक्षा ही फास्ट आहे ही फास्ट आहे लगेच होत आहे मी कायस दुसऱ्या मोबाईलला वायफाय वापरूनही करते कारण तो ऍपलमध्येध्ये आहे ना सिम कार्ड माझं आणि ती मोटरोोला मध्ये दुसरं कार्ड आहे मग ते वायफाय वापरतेो त्या नंबर
आता की गर्दी वाढलेली आहेता इथं माणसा लागल्याता एक होय होय त्या आता गाड्या बिड्या लागल्यात भहेर नाही त्यांचच नाही नाही त्यांच सांगतत ना जेवण आता भजन बीजन असणार रात्रभर
असं बनवत नाहीत काय जेवण तिथं
नाही बनवतात कि ते ते गाडी तेच बनवतात ना जेवण ते ट्रक ट्रक घेऊन येतात ना ते
हा हा हा
पकामध्ये सगळं जेवण वगैरे असते आता आमच्या तर्फे पण असणार आमच्या सोसायटीतर्फे हो
पूजायच हाय हा..
नाही आपलं काय ते सोसायटी... मानस करतात सगळे...
हा.. तू बी करत जा कवा तर..
हो...
करायचं... दान धर्म करायचा आपण काय...
दबर... कॅन्सल जायचं मी म्हटलं आपल्या जुन्या दुकाना समोर थांबू कारण ते पाऊसने जोरात आहे
हा मी बी आता थांबलो इथ आडाला पाऊस आहे कि कडे पण झिरमड आहे झिरमड
नाही तर जोरात इथ जोरात आहे असं मोठ मोठं थेंब आहे
हयच मुसळधार पाऊस आहे म्हणायचं..
हम्म काय पावसाळा असल्यामुळे निवांतच असते दुकानात...
होय होय तेच की स्लॅग असत रे...
ते माणसं म्हणतात ते सगळं फोनवरच ऑर्डर टाकते ती... हे सामान काढून ठेवा... मी पंधरा मिनटं चाललो आणि लगेच तो पैसे देऊन पिशवी घेऊन छो...
हा हा बदलाच पावसात हम्म...
ह...
हो सध्या पण तुझ्या ह्याच्यावर फरक पडतो का उन्हाळ्यातल्या हिवाळ्यातल्या पावसाळ्यातल्या
नाही पावसाळ्यात जरा कमीच असत या पण शेवटी घुमून फिरून एकसारखंच होतं या
तो बघ मधला म्हणजे दसऱ्याच्या आसपास दसऱ्याच्या आधीचा काणी त्या टाईमात लईस लॅग असत बघ म्हणजे पाऊस नसतो पण तरी
नाही मग आ ऑगस्ट संप त ऑगस्ट सप्टेंबर- अ आगस्ट च्या आधी कुठला येते जुलै ना ऑगस्ट सप्टेंबर हे चांगलं जातात पावसाळा असला तरी चांगलं जाते.
हां कुठला तर असतोय रे दसऱ्याचा का दसऱ्याच्या आधीचा टाइम का काहीतरी असते बाबा माळाचा महिना म्हणतात माळाचा त्या टाइमात धंदा कमी असतो सगळ्यांना हां
हमं
म्हणजे त्या टाइमात का नाही शेतकऱ्यांची बी काम चालु असतेत वाटत ऊसाचऊर ह मग त्यामुळ माणसं नसते रोडला हे ते असं म्हणजे धंदाल ना
हे तर बघ खायचं प्याचं एक नंबरच चालते
हा नास्ताच काय झालंय का बदल आता तिथं म्हणजे आता तु समोर गाडबिडं बघतोस त्यांना काय आता कडक केलंय किंवा काय बाजूला हॉटेल
नाही नाही नाही तिथे येत गाडीेत कि पथकाची गाडी आले की सगळी काढुन जाते होय गाडी आली की सगळी काढुन जाते
म्हणजे गाडी आहे काय रस्त्यावरलं गाड्या
हो हो गाड्या काढतात सगळं दुकानाचं सामान जर बाहेर तसं काय नाही व्हतं तसं काय आयडिया नाही बी कधी पण येते हो हो बाहेर काय सामान ठेवला रोडवर ते डायरेक्ट उचलून गाडीत यानंतर तिकडं हो कड खायले आता इतक्या वर्ष झालं तनिष ऑर्चिडच्या कोपऱ्यात आहे का नाही इतकं वर झालं ते पाणीपुरी शेवपुरीवालं होतं का नाही लय जुन होतं आता ते पण आडकाट बोडन काय कलं म माहित आहे का
हम् ह
तसले मो मोट केलं
बरं बर
सगळं ते लावलं आधी बारकं होतं नंतर हळूहळू त्याने तिथले मोटतं केलं कारता दुकानदाराला भाड देतो ना तेो
हा हा हा
मग दुकानदार बस म्हणते समोर
बरोबर
त पथकाची गाडी आली सगळेचकटून गेलती ह
ह
ते मी पोराला सोडायला गेलतो का नाही मी सेम तर पोराला दुपारी आणायला गेलतो पोराला त्यावेळेला सगळी पोलीस गाडी आणि सगळे ते काढत होती सगळी
मुंबईला बी सेम असंच आहे गाड्या अशे लावल्या की येतात कधी बी पथक येते आणि
नाही ते येतच येतच येत मी आता घाटकोपरल होतो मला चांगलं माहित आहे ती येत्यात काढत्यात आणि दुसऱ्या दिवशी त परत लावतात ते घाटकोपरच मला एकच आठवते बघ तुला सांग तो दुकानात बसलेलो आणि ओपन परगी समोरनच जात होती
हो ये शकतो खळी होते काय
खोय का कोणा आहे मला पण नाही माहिती मग मी लघवीच नाटक न गेलतो बाहेर पण मला काही परत दिसलीच नाही ती एकदम ओपन म जात होते आणि तसच मी न्यूज मग म ते पण बघितलं ओपन भरगी अशी तिकडे इिकडं त्या आता काय माहिती कसं आहे आपल्याला पण आयडिया नाही त्याची
ह
ते घाट कोपरला वेगळंच होतं त्याच्या आधी आधीलाही मला बेकार वाटलं नंतर नंतर मुंबई आव आवडायला लागली आधी आधी भावाला लुक फोन लावल म्हणल मला काय बाबायच जमत नाही
पण तुला धपळीच इस्लामपुरात जास्त वाटत का पुण्यात जास्त वाटतं धावपळीचं जीवन
नाही मुंबईत जास्त आहे धा धपळीचं आणि पुण्यात पण आहे हो पुण्यात जास्त आहे की धवपळीचं
हा मग ते वपळीचं जेवढं जीवन जास्त तेवढा आजार पण जास्त
हो हो
नसत पैशही मागला आणलेत माणस
मुंबईमध्येध्ये भावानं फक्त मला एवढं सांगितलेलं मेनाभर थांब नंतर मी येतो तिकड तू इकडे ये मग ते महिनाभर थांबलं परत मला ते आवडायला लागलं मग काय परत मी गेलोच नाही मग मुंबईतच राहिलो हम्म का ते जेवायला जायचं म्हटलं चालू झायला लागत या गाडीबिडी काय नाही चालत जायचं तीन किती किलोमीटर आणि डोंगराळ भागात आहे कि आणि प्रॉब्लेम आणि चाळी मध्ये झोपायच
बर
बहिणीच ती चाळ ना खाली एक रूम आहे वरती एक रूम आहे मग ते आणिथ रूमला जायला परत त्यातरी लाईन लाव्या लागते
हम् तिथ जवळच होतं ना जोम ते ते काम आला होत
आता झालं चांगलं आता सगळं मोठ केलं आता बहिणी न आणि बाथरू बिथरूम सगळं
हा मैनत तच असते ना तिथ सहा महिने झाले तर ते पोर आणि बहीण
हो हो आणित ते पण आहेत ना सासूस सासरे पण आहेत सासऱ्ये आता झाल्या आसेल नव्वद पंच्याऐंशी नव्वद असेल आता
हा हा ती खडपीठ काय विचारत नाही आता हु हु हा हा
ते बहिणीन घर बांधलं का नाही राहसाानला आता ओळखत नाही ते. कोण आहे काय आहे अजिबा ओळखत
ते तसच होतंय ते मग आता सत्तरच्या पुढे गेले की कामका पैसे रहवत
म्हातार म्हणजे आता बा बारकच पोरग पकडायचं बारक्या पोराला कस समजत नाहे काहीय नाही जरा एवढं डोकं ननसते जस माणूस मोठाहोउन परत म्हातारवा लागलं नाही सी सेम तशे ह सेम तसं होऊन जात ते दे हाळु समजत नाही आणि परत शेवट शेवटला काहीच कळत नाही कोण आहे काय आहे जसं लहान पुतनी काहीच कळत नाही तसं होऊन जातं ते म्हणजे फिर तेच चक्रच तिथंच येतेय शेवटी असंच आहे त त्याला काय पर्याय नाही हो हो हो
त्यामुळे इच्छा सगळ्या पूर्ण करायच्या सोडायची नाही कोणू कुणासाठी नाहीेत ईथ आपण गे गेल्यावर कितीच दिवस आपल्या आठ ठवून काढणार काय म माहितीये परत आपली धावपळ तेची चालूच अस
होय होय म्हणूनच काय असेल ते जगून घ्यायचं होय.
जगून घ्यायचं होय
दुनिया काय म्हणते म्हणा विचार करायला दुनिया कोण खाला घाला येत. नाही काये नाये.
कोण नाही कोण नाही.
असच हाय ते.
मला बी मस्त आता ढेग भर भेटल दे म्हणते कवा चालू करताय कवा्हा चालु करताये पण बोबलाय कोन दोन वाजता रात्री जागत होत कोण म्हणाय नाही तीच्यायला काजगताय काजग
दोन वाजता रात तर जगतेस का नाही तू ते पण व्हिडिओ टाकल्यावर की काय तू दोन वाजता जगतेस नाही कु कुणाला काळणार आहे सांगी मला तू जर व्हिडिओ टाकत नसलास का नाही सागर जो बसल ते आरामात ह त ते दोन दोन वाजता ते
वग तेच सांगतोय कोणाला काय पडल मी कुणाचा काही विच्चार करत नाही काय कावा चालू करायचंय काय करायचंय आता दिस उडून दिलं पहिलं लई वि विचार करत होतोना पहिले दुनिये प्रमाण राहत होतो पण आत्ता डोळ्या ना अक्षरच्या हिरा बघ ही एक एक गिरयक तुला सांगतो. तो आमची कस्टमर म्हणजे दहा रुपये लहान म्हट एवढा क्वालिटी देतोय. तरी एक एक गिरायक असे आहेत कि त्यांना थंड थोडस थंड कमी आहे आम्ही कमी ठेवतो रे थंड कारण बा ो काय नो तर थोड थंड कमीण नाही ती दकड्या जात म्हणजे अशी गिरायक आणि ह्यांच्या प्रमाण चालायं म्हटल्यावर सगळं बाजार उठवाय लागल हा त्यामु कोणाच काही ार आपण क्वालिटी द्यायचं काम करतोय बाकी ते म्हणतील जस वागूनयचं चाल ह ह हा बघ कट करून करतो तुला बंद करावं लागत काय म्हटलंस
म्हणलं आता दहा रुपयाचा म्हटा पंधरा
हा करणारा करणारा या वर्ष प्लॅनिंग आम कटखण करत होय